हॅलो, हां बोल की
काय करायलास?
काय नाही, बघ बस बघ ले, आत्ताच कामावर न आलय. बसलय बघ. बोल की
चहा पिलीस?
हाता पीणार बघ, तू पिलिस?
नाही अजून मी पण आज आता सुट ठेवणार ग, पाच वाजता. मी पण आता सुट्टी करणार आहे बघ
पाचला होत्या होय तुमची सुट्टी? हा हा हा हा हा मी माझी झाली बाई चार वाजता
होय लवकर होत्या आत्ता सुट्टी पाच पर्यंत थांबात जा की मैत्रिणी संग
किती वाजूपर्यंत
पाचपर्यंत थांबत जा की फ्रेंड सोबत म्हणलो
मी तिला सांगितलंय की सकाळी मी दहाला येतो आणि पाच ला सुट्टी करतो म्हणून
सहाला सुटतात ना म्हणून म्हणत दहा ते सात डूटी असते
तसं नाही ग दहाला येतो आणि पाचला सुट्टी करतो असं म्हणालतो ग मी
हा असं म्हणालीस होय हम्म हम्म
हम हम मग आणि काय
हा नाही बघ बसलंय. माझी मैत्री एक हाय ती खुळ्यागत करालागल्या छे छे करत बसल्या उगच
होय
हो ओ
हम्म हम्म
म्हणत्या उद्या राऊंड ला जाऊया राऊंड ला जाताना पण आपन पण उद्या राऊंड मध्ये चायनीज करत बसुया म्हण
आणि हे काय ते पेशंटला घेतल
ह हम्म घेतलं ग बाहेर घेतल नेम काढलं घेतलंय त्याला बाहेर आता
हा हा हा हम्म काय नाही बाई पेशंट भा भांडालत ते माझ्यासोबत
का?
व वरचं पेशंट होत कने पेशंट लागलेल माझ्यासोबत भांडायला अंटीबाटिक साठी त्यांच मेडिसिन औषध राहिलंय म्हणून लागेल माझ्यासोबत भा
कुठं होतं औषध?
अग त्याचं पूर्ण झाल्यात डोस सगळा
हा हा हा त्यांना मेरोपेंनम दिलाय ना
होय आपल्या पसला होत
आता पण आपल्याकडच दिलेय वाटत की
होय खरं झालंत की पूर्ण डोस त्यांचे
मग त्यांना आता त्यांच्याकडे दिल्यात. ते मेहर पेन कुठे आहेत मग
ते पेशंट नाही हे हे अ डिस्चार्ज झालंय ते.
हा डिस्चार्ज हा हा हा तेवे हम्म हम्म हम्म. हा हा.
हम्म.
मग आणि काय?
काय नाही बघ बसलोय निवांत.
फ्रेंड आहे. खुळागात कराय लागल्या आव.
का ग. काय झाले बघतीला जरा हम्म.
काय झालंय कुणास ठाऊक उगाचच हासत बस ल्या उगाच काय वाटतल ते बोल बळत बसल्या चेचे कर कुठे काय कर शिकळत बसत्या.
अ होय.
आणि आणि काय माहेर काय मी चे तुम्हा चे ते करेत बसल्यो.
ह हा.
आणि राऊंड ला. सरांच्या मागण राऊंड ला जाणारे. आण राऊंड ला तसंच करणार म्हणत्या.
मग सर तुला घेत नाही म्हणन. छे छे करत बाहेर काढत
छे, छे छे करत बहिरच बस म्हणायला पाहिजे तिला. मगणे हम्म. इमेज मिळते.
हम्म. आपण जाऊया काय कुठं तर फिरायला.
कुठे जाऊया तुम्ही सांगा जाऊया आपण.
हम्म तू मी मॅडमी मैत्रीण वगैरे पाच सहा जणी जाऊया की आपण.
जाऊया की चालतय. ते ते म मइ त म्हणजे फोर व्हीलर मारणार असली तर. मी काय येणार नाही अ.
काग.
नाही नाही. कुठ तर पाडली बिडली तर काय करतासा. तिला येत्या की नाही काय माहिती. म तुम्ही जाणारे का तिच्या्सोबत.
नाही नाही मी सांगितलय मैत्रिणीला माझ्या पण. स्कुटी हे येतो. आणि फोर व्हीलर असली तर, नाही बाई, मी काही येत म्हणून.
मी पण ते सांगते स्कूटीवरन जायचं असलं तर जगळ फोर व्हीलर न मी काय येणार नाही म्हणून सांगितलंय.
होय. मग ते मी काय म्हटलं. नाही नाही जा. मग मी तिला काय म्हटलं. मी बसतो. आण तुम्ही ढकलत या. पाठी मागण म्हटलं.
हा.
महिना गेला तर जाऊन दे. सरांनी सांगूया सुट्टी करा तो ढकलत. ते म्हणून सांगितलेय.
हा हा.
हम्म.
मग. आणि काय?
काय नाही बघ बसलोय.
हम् हम्म.
तुमची कधीये काय नाही दिदी वगैरे आहेत. बसल्यात. बोलत बस लेलो म्हटल तुजा बरोबर बोलु. आता करायचं आवरून.
हम्म हम्म दीदी राहणार आहे.
राहणारे.
हम्म हम्म. बाळ आहे ना ओ दीदी ला.
व्हय आहे की.
काय करालेय.
हाय खेळत बसले लागल्या मवाली मवाली करत बसली.
काय ख खायला घेऊन जातीस का नाही बाळाला?
होय जातय की खायला घेऊन येतोय. दररोज असत्या बर्फी वगैरे घेऊन येतोय तिला. खात्या खात्या नि तिच्या मम्मी होय मम्मी बशी जाऊन बसत्या.
हम्म हम् हम्.
भावाकडत गीत्या मामा खाऊ खाऊ असं करत्या अमासणी खायपुरत्या लाडी गुडी लावत्या आणि जात्या.
होय हुशार हाय की मग हम
होय हम काय नाही बघ बसले. उद्या एक हाय की ऑपरेशन.
होय उद्या सकाळी सहा ला एककाय संध्याकाळी सहा वाजता एककाय.
संध्याकाळी क कधी आज.
उद्या उद्या.
कोणाच आहे संध्याकाळ आणि
करतोस खूप ते. खरे आले की बारे आलं होतं ना ते. हम्म म ऍडमिशन हा तेच आहे.
हा हा.
मग आणि काय?
काय नाही बा आता जाऊन काय करताय काम.
जाऊन काय जर जायचं म्हणजे फ्रेंडला जरा घरी नेऊन सोडायला लागते ला बाई ना त्यांचं घर.
हा. हा तिला काल भे पाहिजेव्हती. तिक.
होय बेल पाजलकनी खाल्ली ती बेल.
होय.
हम्म भेल पाजे पाजे. माझी बणी म्हणून आम्ही फक्त कशच दिलं तिला खायला करत.
हम्म हम् हम्म.
हम्म.
मी पण काल कनीस खाल्लो बागेत गेलतो. मग बागेत फिरलं वडापाव आंबोळी वगैरे खाल् मग घरी गेलो.
अ
आलो घरी सातला आलो मी.
हा चालते पाच वाजली सुट्टी करते. री हा फोन करते आणि तुम्हाला हा
हा हा.